हॅलो, आवाज येतोय? काय मग परीक्षा झाली?
आता युनिट टेस्ट चालू आहेत.
काय, काय म्हणताय मग परीक्षेचं?
परीक्षेचा हा आता चांगल पेपर जातात.
हा.
वीस -वीस मार्काचा असत्यात. त्यातलं शॉर्ट नोटच चार मार्काला तेन असतात.
ह, ह, ह, ह, ह, ह.
एनी टू वाचत्यात होतय होतय.
मग बाकीच पुढचं काय नियोजन केलं का नाही?
आता कॉलेज लाईफ मध्ये काय पहिला पार्ट टाम जॉब करायच म्हणतय.
हम्म.
हा.
पार्ट टाइम जॉब करायच. कॉलेज लाईफ - - मध्ये मग ते तिच्यासाठी साईड कुठली निवडणार आहे?
सायन्स निवडायचं म्हणालोय बी सी के ला -
बी सी के ला होय?
हां?
मग आता नववी ला किती पडले मार्क?
नववीला आता फोर्टी फाय असतील.
एवढे कमी का?
नाहीय जास्त
का अभ्यास झाल नव्हता वाडत.
होय. नाही झालता. बट जे आलत त्याचा अभ्यास झाला नव्हता.
हम्म हम्म ह म्हणजे चुकीच्या पद्धतीन अभ्यास केलेला.
हो.
हम् हम हम हम
मग ह्या वर्षी जरा व्यवस्थित करायचंय.
ह ह ह ह मग क्लास वगैरे लावलाय काय?
नाही आता सरांकडे लावायचं आहे ते आमच्या शाळेतले सर आहेत.
हम्म हम्म हम्म म फीच काय? चौकशी केली? किती रुपये फी काय ते? एका विषयाला.
नाही त्यांनी सायन्स तेन सगळं शिकवतात. पण दोन तीन विषय अस शिकवत नाहीत. कोणते तर.
हम्म हम्म हम्म हम्म. एवढ्या वेळ जागे झोप्याच कितिला?
आता झोपायच थोड्या वेळानं.
हम् हम् हम् हम् अभ्यास होतोय ना चांगला? चार्जर कुठाय ते? हम्म तेच म्हटलं आता मेन पाया असतोय ना.
होय.
आत्ता चांगले मार्क पडले तर मग जर असं पुढं जाऊन मग पाहिल काहीतर चांगलं डिसाईड करता येतय.
होय.
आत्ता मार्क कमी पडले तर मग पुढचं सगळं विस्कळते ना?
ते पण हाय.
हम् म्हणून आता जर असं अभ्यासावर फोकस कराय च कुठला विषय आवडतोय?
मला जास्त करून मराठी. हम्म.
मराठीमध्ये मग चांगले मार्क असतील की?
होय.
म इंग्लिश मिडियम कशाला घ्यायचं म सेम इंग्लिश मधच हे करायचं ना मराठी विषय आवडतो तर.
नाय मग सगळंत कच्च होणार ना.
कसं?
इंग्लिशमध्ये मग कच्च राहणार.
तस काय नसतंय सेमी इंग्लिशमध्ये निम्मे विषय इंग्लिश मध्ये आणि निम्मे मराठीतच अस त्यात हो. ते इंग्लिश मीडियम मधल्या मुलांना जास्त माहितच नसतंय ना.
हो जास्त तिथं पण आता मी हे केलय. हाय त्यात पण मराठीला टॉपर आहेत.
हम् हम् हम् हम् हम्.
हो.
मग आणि काय?
आणि काय नाय. तुमचं कसं काय?
निवांत आय.
हम्म.
आमच्या इकडं काय पाणीच नव्हतं.
हा.
म दोन दिवसांन आज पाणी आलेलं म आता संध्याकाळच सगळ्यांनी धुनं भांडी ही कामं केली.
हां हां.
पाणी भरून ठेवलं दोन तीन दिवसासाठी आता काय उन्हाळ्या मुळ पाण्याचा एक प्रॉब्लेम झालाय नव्हे.
हा ते पण आय.
हम्म त्यामुळ मग पाण्याचा साठा करून ठेवायला पाहिजे. इतके दिवस पाणी होतं काय वाटायचं नाय कसं पण वापरायला.
होय.
आता कसं जरासं उन्हामुळं पाण्याची कमतरता सगळीकडेच हाय. लय जपून पाणी वापरायला पाहिजे.
होय थो सगळं वेस्ट होतंय पाणी.
हम्म. आपल्याला धुण्यालाच केवढं पाणी आपण वापरतोय हिशोबच नाय त्याचा.
होय भांडी धुताना पण.
हम्म भांड्याला धुन्याला चावी सुरू राहिली तरी लक्ष नसतंय.
होय.
आता उन्हाळा संपेपर्यंत तसं करून चालणार नाय.
ते पण आय.
हम्म.
एकदा का पावसाळा चालू झाला की
चालू झाला की आता चालू झाला तर खरं.
होय ते पण आय ऊनच एवढ हाय.
ऊन लय हाय काय पाऊस पडतोय का नाय ह्यावेळी काय माहीत.
हम् पडल की.
हम्म मगाशी बसव आत्या आलती.
हा.
काय करायला आली असलं?
आ?
घुशीला मारायला, घुस हुडकायाला कुठं गेल्या म्हणून.
इतं माझ्या समोर पण आता एक घुस आहे.
मी इथं बसलेलो, बसलोय अन काठी घेऊन आले, ऊठ-ऊठ-ऊठ-ऊठ. मी म्हणलं काय झालं वो? म्हणतात म्हणल्या थांब इथं घुस आहे काय त्या घु शीला मारायला आलोय मी. आगं बाई म्हनल. आन ती घुस गेल्या गटरीत. ती कुठं सा ती कुठं सापडणार. अन केवढी मोठी काठी घेऊन आला माहितीय काय? एकदम ती लांबडीची लंबळी काटी नस त्या का आपण पुलिसच्या- पोलिसांच्या हातात कशी असते तसली तेवढी मोठी काठी घेऊन आल्या. तेवढ्या काठीन ती घुशीला कसं मारणार होते काय माहित. आणि हुडकल्या यांनी अंधार भुडूक आणि त्यात हुडकायला लागल्या.
त्यात ती घुस आणि काळी.
हम्म. पाण्याचं लय बिल येतंय वरडाल तिथनं माझी दोन बारड्या आणायला गेलते ना तिथं.
हा.
मग मी गेल्यावर ओरडाय लागल. लयं बिल येतंय, लयं बिल येतंय पाण्याचं म्हणून.
हा.
हम्म, म्हणुन काय मी दोनच भांडे आणलं परत पाणी आणलोच नाही. दहवा, अकरावा अस झाले.
आ हां.
उगसनी म्हटलं आपण घेणार दोन बारड्या पाणी आणि उगच दंगा नको कुणाचा. हम्म, मग काय मैत्रीण आलिय वाटत तुझी?
होय.
जरा आवाज आला मला तिचा.
हा-हा.
कसं काय आल्या?
आला अशीच आलेली फिरायला.
ह्म-ह्म-ह्म-ह्म.
आली बसली.
मोठीं झाली असेल ना, आता ती?
होय.
केवढी होती छोटी, लहानपणी बघितलं तेव्हा.
आता पाचवी-सहावी ला आहे, वाटत.
ह्म ह्म. झाला बेटा झाला. मोठीं झाल्या, ब्रेन पण मोठा झालाय तिजा.
आं हा.
हम्म, बोलत लई चुरूचुरू हाय कि नई.
होय.
मग तू फोन केला का ऐकाला येत असते मला.
हां.
ऐकायला काय आता, आई कायक नाही
हां.
घुशींचं डेकोरेशन केलं असेल समोर.
नाही अजून, एक घुस माझ्या समोरच आहे अजून.
तेच म्हणतं घुशींचं डेकोरेशन केलं असेल.
होय एकच आहे आता त्यातली
बसवते म्हणत्यात, ते पाणीवाला कुठं मेलाय का काय काय माहित? पाणी सोडलंय, एक तर पाणी सोडत नाही आणि पाणी सोडला तर बंदच करत नाही लवकर, एक दिवस आड आणि एक दिवस आडा तरी पाणी सोडायचं.
होय.
सोडला तर एकदमच सोडत, नाही तर दोन दिवस सोडतच नाही, सोडलाय की तिला पाच वाजता. रात्रीचं अकरा वाजलं तरी पाणी अजून बंद नाही. मेला वाटतं पाणीवाला म पाणी सोडून? असली मजा. आणि काय मग, आणि काय म्हणतस?
आणि काय नाही.
हम.
बोल
गावाला आता मग कधी जाणार?
आता आता प्लॅन चालू आहे आमचा ट्रिपचा. ह आता विराज जंक्शनचा प्लॅन करायचा म्हणालोय.
होय, विरा जंक्शन ला जाणार आहे स? कोण कोण? होय. किती जणयसा तरी किती मेंबर आहेयचा?
अशी आठ दहा तर आहेत.
होय. आठ दहा जण, मग कॉन्ट्र्रीब्युशन काढून देणार आहेसा काय?
कॉन्ट्रिब्युशन सगळ्यांनी काढायचं म्हटलं.
हम्, हम्, हम्, हम
शब्जी चंज करलाग
किती किती रुपये काढणार आहे सा?
किती- किती आता पाचशे, पाचशे बघा की. तिथं तिकीट किती असतं बघा पाहिज अजून तिथे चौकशी केली नाही ना.
आं.
अजून तिथ चौकशी केली नाही.
ह ह ह ह ह ना ख दिवसभराचे असले की बरे पडते. सकाळ त संध्याकाळपर्यंत खरं एकदा ते काळमाॉडला जाऊन आल्यापासून विराज जंक्शन नाव काढू वाटत, कारण ते पाणी वाहत असते की नाही, त्यामुळं हे होते
म ह
चालतय मग, काय नाही आता झोपणार.
हां, हां.
हॅलो.
हा.
झोपणार म्हणला आता तू?
मी पण आता झोपणार.
हम, हम, हम, हम, हम्, हम.
हम्म.
चालतय मग, आता किती दहा मिनिटाचा कॉल झालाय आपला एक दोन मिनिटात फोन कट होईल, परत कॉल करतो मी ह्या नंबरवर हा.
ठीक हाय.
हां चल बाय.
बाय.